हॅलो हॅलो हा.
हॅलो.
काय करते आहे?
बसेले.
जेवन झालं?
हा पोळ्या झाल्या भाजी ते झाली. तू काय कर
काय भाजी केली?
आमी का भाजी नाई केली.
ये. वा ईक बसली ना. निंदात गेलते ना आज शेतात.
हा का कितीनं निघलं?
त्या शेतात धग गेले आणि तिथे लागले चार चार वाज मग चार वाजता इथं आली मी.
हा का.
हा.
कितीक साराधूनल्या नाही नाही.
अ. जात आत पाच जा म्हणली दळायला.
हां का, हां का.
चार पाच हे. सऱ्या झाल्या असतील? जवळपास सऱ्या झाल्या बाई मोठ्याच.
हाव का.
हा, मग का मग का मग का हाल्ली मग परत मग का लावायला लागली आम्ही. डुकराईन खाल्ली म्हणावं. डुकराईनी खाल्ली, अ मग काय लावली नाही आम्ही आता. आंबेस आ अ आंब्याचं एक झाड लावलं.
हाव का.
हा आणि त्यात जांभळाचं झाड लावलं नाही, बोराचं झाड लावलं. आणि बाकीच सग लावल्या. ठेव. मग काय?
त्या बाईकडचं.